हॅलो काय म्हणलात ती पुण्याला गेलेली मुलगी नोकरीसाठी तिच्या बहिणीकडे राहते
हा
मग तिझ्या बहीणचं लग्न झालंय?
नाही ती पण इंजिनिअरिंगच शिकल्या नाही मग तिला ती ते जॉब लागले मग हिला बोलून ती घेतली तिथंच
हा हा हा
मग तिच्या ओळखीनच हिला पण बँकेत जॉब लावून दिली तिथंच
हा
मग दोघं एकाच रूम रूम मध्येच राहत्यात
हा मग तुम्हीही जायचं तिथेचं त्या रूम मध्ये तुम्ही पण रहाल की
हात
चांगलं नव्हे चांगलं जॉब भेट ल ओ इथे कसे पगार जास्त आहेत ना
हो पण तिला पगार एवढं पण नाही
तिथे एकच वर्ष झालेय आता तिने दुसऱ्या बँकेत गेली तर तिथे तिला दोन तीन हजार रुपये जास्त वाढवून भेटेल परत तिने चेंज केलं सहा महिन्यानं दुसऱ्या बँकेत गेली तर तिथं तिला दोन तीन हजार रुपये जास्त चढवून भेटेल असं ती न बदलत बदलत गेली तर तो पगार वाढत वाढत जातो असं एकाच ठिकाणी राहिली तर फक्त एक दोन हजार वाढतो
हा मग तेच इथे हातकणंगले मध्ये पण हाय मग ती पोस्ट तिकड घेतो म्हणालती तर बदली करून काय करत्या काय माहि
हम्म्म्म
घरातली पण तेवढ्या लांब नको म्हणत्यात
तुमच्या का?
हा
हम्म मग तुमच्या घरातले असे आहेत की लग्न करूनच जा
हां
नोकरी साठी कुठेही
हम्म्म्म
आमच्याही घरातले तशीच होती
हा मग तुम्ही कस का गेला तिथं?
खरं मी लग्न करून आले ना
हा हा तुम्ही लग्नानंतर जॉब केला ओ
मी लग्नाच्या आधी पण जॉब केला होता सहाभर लॉकडाऊनमध्ये
हा हा इथंच इचलकरंजी मध्ये केला होता
हा तेही पाठवत नव्हतीत पण असंच मी गेले मी ऐकत नाही ना कोणाचं त्यामुळे
हा हा मला काय वाटलं तुम्ही लग्ना अगोदरच पुण्यामध्येच हाय सा असं वाटलं
नाही नाही माझ्या वेळेला मी आता बहीण म्हणून मोठी हाय तर मला सगळे नियम वेगळे होते आणि माझी बहीण जी लहान आहे ना तिला सगळे नियम वेगळे आहेत आता
हा तसच ते पहिला वेगळं होत आता सगळं वेगळं आहे.
म्हणजे दोनच वर्षने ती लहान आहे तरी पण तिला नियम वेगळे येत आणि मला नियम वेगळे होते.
हा हा मग तुमची बहीण काय कररा आता पुढं बीसीए झाल ना तिचं पण.
ती माझी माऊसबाईल.
हा हा
तिचं बीसीए झालं तर ती मुंबईला गेली एमसीए करायला.
हा हा माझी पण फ्रेंड करणार आहे एमसी ए, सीट दिल्या ना ती?
हा
हा माझी पण फ्रेंड दिल्या सीईट आता कुठं भेटते काय?
हम् हम्म
कॉलेज
ठीक आहे मग आता मी एक तुम्हाला दोन कॉल करतो परत तुम्ही दोन मला करा.
हा
ठीक आहे ठेव.